ह
बोल की
झाल होय जेवन?
जेवले आताच
काय केेल ते भाजी
मसाले भात केलता
फेमस झालाय तुमच्याकडे भात
मग काय ती
हम्म.
कोणी कोणी मसाले भात बनवण्याचे टेक्ट काढली? काय माहिती शॉर्टकट
टेन्शन नाही बायकांणा आहे काय नाई?
झटकीपट उशीर झाला कमी वेळात करायच असेल तर फक्त मासाले भात.
मी आवडत आठ आवडत आला तेच चालय ताई
हा.
तू तुझ चपात्या भाकरी करते का नाही?
सकाळचं असत ना ग काय होतं सकाळच्या चपाती असतात आणि संध्याकाळी परत चपाती खाऊन नाही वाटत आम्हाला भाकरी आवडते तिन भाकरिला आता पीठ संपलंय.
हा.
ला टईम हाय तांदूळ संपवा.
तांदूळ कसले ह्याशिवाय?
रेशनिंगचे
आयकडून आणले
हा रेशनिन्गचा, आईकडन नवता आणांलं
हां.
अ नडुमन दिल होत मला हा होतं की चांगले तांदूळ नवीन तांदूळ येत
म्हणजे आईकडून आणतो तसले तांदूळ नाहीत का ते वेगळे आहेत का?
नाही नाही तसेच आहेत पण रेशनिंगला मग काय काय ठिकाणी जुना माल देतात ना
हम्म.
काय काय ठिकाणी जुन असत.
नाही मला वाटलं आडन
डू मला त्यांना नवीन भेटलं होतं ना मग, त्याच अ नवीनच तांदूळ होता तो.
तिने किती तांदूळ दिलत?
दिलाय बा सात आठ किलो असल
खा आता चार-पाच महिने
नाही अग ते ह्याच्यात जात. अह म गहूं व ती ज्वारी, बाजरी दिली ना दळायला कि मग त्याच्यासोबतच द्यायला लागतं.
मग एवढं टाकततीवत?
नाही एखाधा किलो, दोन किलो
हा जवारीत का बाजरीत?
ज्वारीत पण बाजारीत दोन्हीते टाकावं लागतं तुम्ही तसच देता काय?
नाही आम्ही बाजरीत नाही, ज्वारीत टाकलेले बाजरीेच काय माहीत नाही एवढं
आता तेच खातेत ना ज्वारीचं?
ज्वारी चांगली एवढ तर बाजारी
हम्म.
जिमि जेवलीका?
हा जेवली चहा पिवू वाटला आता.
वाजलत किती?
ह आपडे ताकण क बघू ना हा पिता आपण कधी पण पितो.
हा आयच्या इथं म्हणते.
निमे रातिला पण
फोन केलता का आईला आई जाणार आहे काय.
अगं केला होता. आईला सकाळीच फोन पण आईचा फोन ते काही पावसात भिजले पाणी गेलेयवटत. तर त्याच्यात तर त्या आपला आवाज जातो त्यांच येत नाही. मग आईयशला म्हणल आता चाललीय तर मोबाईल नीट करून घे ना जायचंय तर
पण काय जायचंय बाई आता किती पाऊस दाखवला इकडन तिकडन काय.
हम हम.
नाही पण ह्या वेळेस आळंदीला जाणारच नाही म्हणे डायरेक्ट पुण्यालाच येणार आहे. पालखी आळंदी तर त्या इंद्रायनी वीच परणी हा तेच. त्याच्यामुळ ते आता.
फुल तुटलंय. आपण त्याच पु पुलावरून आलो होतो, का का आपण फोटो काढले होते, बघ रात्रीचं उषर झालं त तोच होता का तो हा हा तोच ना. हम् हम्. आईला म्हंटलं नाही रानात गेली आज पावसात कामाला.
नाही पण वहिणी म्हणलं पाऊस नाही इकडे दोन दिवस काल
चालू आहेय की पाऊस पाऊस चालूच होता, मी सकाळी फोन केला तर तेव्हा.
मग आता पाऊसात गेल काय कामाला.
हा गेली आणि अ म्हणत होते बाई जायचंय आणि मी म्हणलंव जायचंय म्हणलंव कशाला कामला जाते पैसेच नाही म्हणते काय करू.
कधी जायचंय आता.
उद्या, उद्या निगल ना परवा निगल.
आपण आळंदीलाडायरट जायचं नाही डायरेक्ट पुण्याला यायची म्हणल्याव मग तुवा एक दोन दिवस लेट निघणार असन उशीरा ह
काय माहितीय त्यांचं काय आपल्याला नाही माहिती सात तारीखेला निघणार होते, सातच तारीखे ते कि
आठ तारखेला आठ तारखेला जाणार आहे.
म्हंट वै सात मग नाही माहिती. आता ते जायचं म तिला पैसे द्यायं कावा्हा ना पण आपल्याकडे पाहिजे की द्यायला हजार एक रुपये कावाय ना
हा मं कायतर.
गेल्या वर्षी दिलं होतं, आता कुठून देवता.
काय माहितीयता काय करते जा मी फोनच नाही केला तर कावा आलता वहिनींचा. काल का परवधी फोन आलता वहिनींचा.
तला म्हणलं फोन जायचंय तो फोन नट खरं जायचंय म्हणलव प
बंग कायत फोनचा आवाज पण आधी बस नसी येत नाही आवाज.
म्ह मग आपलं कोण्टॅ कस होणार त्यािच्याशी जायचं एवढं लांब पावसां पाण्याचं.
आधीपासून त्या फोनचा तर आवाज पण येत नव्हता.
हा केलं की आतामध्ये नेट केल वाटतं पण परत तसं झालं काय. कशात भिजला म्हणला दादू काय नवभय. हा परत भिजला.
आताचा येतोय का आवाज नाही येत.
नाही येत म दुपारी सकाळी झालाय फोन मी वहिणींच्या ददूला म्हटलं वहिणींच्या फोनवरून फोन कर मग तकडनं फोन केला.
हा वहिणीच्या याच्या झालं का बोलण म नाही.
नाही जास्त बोली गरबडीत होती, जायचं होतं, वाटत तिला रानात. कायतरी करत होती, बाहिजे ला अडचणी का काही काय मातीे.
हा. तीन दिवस ते कर चार दिवस
हा मग स्वयंपाकत चालला होता.
काय माहिती आहे आता फोनच नाही तर काही माहितीच नाही काल केल तर पण आ. घ नाही बोलले वहिन संघ बोलले व त्यात त्याच राहते दुखते राहते दुखते हेच चाललाता विषय
ह त्या दिवशी चक्कर आली वाटतं गाडीून सर्व शेत्रफळाच्या झाडातच गेला तेव
हा बघकीी बाई ते सांगितलं मला होईन नाही. पड पडला म्हण पर त्या गाडीची खोपडी फुटली.
काय करावंगं मग आता सांग बर. मग आता प आता खोपर म्हणजे पुोढचच आहे ना ग ते
आपण सारखं तेच होतंय गाडीला दुसरं काय होतंय का नुसतं ते पुढचंच फुटतंय त्याचं.
कधी फुटले?
त्या दिवशी पडला त्या दिवशी
होय.
हा शताबाच्या झाडा पाडला म्हणली ना तर त्या दिवशी जे मग तेव साईडला पडला पण गाडी आपटली तर गाडीच पुढचं ते फुटलंय.
आता टाकून तर कितीक दिवस झालं मागं पण एकदा पडली होती नाही का रात रीचीच पडली होती दारात
हा.
तवा सकाळी उठून बघितलं तर तवा पण त्याच तेच फुटलं होतं ना.
निटके टिकने कायमत
तव बसवलं होतं परत आता नाही केली आता दोन चार दिवस झालं म्हणले कशाला आता केल्या अस लगे असताव.
ह.
आता घरीच होता तवापासन पडला त्या झाडा पशी पडला ना. त बास ना आता घरीच होता.
हा हा.
काय मा आहे ते आता राहते दुखते राहते दुखते. तर त्याला म्हणलं एकदा येऊन सांगायचं तरी त्यांना त्या गोळ्यांनी काही फरक नाही. काय नाही त
हो मग त्याला सांगायचं ना मग
म्हणतायचं कसं आहे वारावररे माहित नाही का?
अगं तिच्या टायमिंग म्हणजे तिच्या वेळेनुसारे पण ह्याच दुखायच लागल काय खरा मग
ती काय म्हणली होती गुरुवारी नाही तर शुक्रवारी जाऊ आपण तर गुरुवारी शु शुक ह्याने काय फोन नाही केला काहीच ना याच कुठं? गु रुवारी का गुरुवारी कुठं मीटिंग होती हाडपसरला
हां.
तर त्याने काय मग फोन नाही केला मग तिला वाटलं असं ना. तर ते करते त्या बकांना विसरायला कोणा काय तो म्हणत नाही जायचंय वयचंय काय म्हण. ते चाल हो त्यां तेमही म तर बोल ते्हा मी मंग त्याला म्हणल मग यायचं होतं. क उभ्या उभ्या गाडी त्या गाडीची सोय तर पाहिजे ना तिकडून यायला असं या पावसाच जमते व गाड्या बदलत बदलत यायला मरणाच इथ दोन तीन दिवस झालं पाऊस हवी.
हम.
गाडीशिवाय काय करे.
हम.
बघू आता काय म्हणत आता मी तर फोनच नाही केला आता म्हण माझ्या लक्षातच नाही असत तारीख किती पण लक्षात ना म्हटलं ते आईला विचारव जाणार आहे. पायवारीला तर जाऊ नको म्हणायचंय तिला तिं तस सगळी तयारी झाली वाटत.
हा.
सगळं आवरून घेवरून हा
हम् नाही जायचं अस ना तिला तर जाऊ दे काय करते मग जाते आता दरवर्षी तर थांबून काय. ते पण म्हणत होती ना मधीच त्याचं दुःखत आहे मग जाऊ का नको कसं काय करू
हा.
काय माहित काय करते.
तर जायचं असेल तर जाऊ दे म काय आपण सांगून काय करायच त्याना.
हा.
ठेव का जेवण झाल्यावर करते.
हा ठेव